आवाज येते का.
हा ययेत.
हा मला एकस एखादी रेसिपी सांगताय का आता, पावसाळ्याचे दिवस चालू होतील. अच्छा न असं मस्त मोूड छान होईल असं काहीतरी रेसिपी सांगा एखादी
हा हम मी म्हणजे तुम्ही नॉनव्हेज वगैरे खातय ना
हो हो खाते खाते
हा नॉन व्हेज मी नाही खात पण तरी पण माझ्या हातच चांगलं अस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
हा बनवते की मग आपलं चिकन च हे कर सांगते
हा सांगा
ह चिकन आपलं हटलेलं धुवायचं स्वच्छ आणि त्याला मॅगिनेट करायला दही आलं लसुण पेस्ट लावून थोडा वेळ फ्रीज ला ठेवायचं
हा
आणि मग इकडं आपलं गरम पाणी वगैरे फोडणीसाठी कादा
हा
हे करायचं चिरून वगैरे घ्यायचं आणि गरम पाणी ठेवायचं करायला
हा कांदा कसा कांदा कसा चीरायचा लांबड
हा लामडा चिरायच हा लांबला चिरायचा किंवा मग चौकनी पाहिजे असेल तर चौकनी पण चिरायचा
हा हा चालेल
आणि मग परत मग ते एक तासान मॅगनेट झालं की मग परत त्याला फोडणी द्यायची मग हा हा मग ते मॅगनेट केलेलं मग शिजायला घालायचं मग तुम्हाला अंगच्या पाण्यात जर शिजवायचं असेल तरी पण मग नुत सुखं करायचं सुरती पनतेवढ्या अंगच्या पाण्यात शिजवायच क पातळ अस दोन्ही रसा कुणाला कुणाला आवडते ना प्यायला हा ह मग ते रसा करायसाठी मग ते हे करायचं पा पाणी ओतून मग त्याच शिजवायचं मग परत आपलं ख सगळा खडा मसाला वगैरे घालायच मग ते बारीक भाजून बारीक करून घ्यायचं एका साईडला मग खोबरं भाजायचं ते पण बारीक करून घ्यायचं आणि मग कांदा टोमॅटो आणि आलं क हे लसूण वगैरे ते पण असं भाजून का नाही बारीक करून मिक्सरला वाटून घ्यायचं आणि परत मग चिकन शिजलं की मग त्यात मसाला सगळा हे करून आणि कांदा आपल्याला फोडणीला घालायचं असेल तर मग कांदा का वापरायचा नसेल वापरायचां तर नाही वापरायचा
हा मग ते चिकन शिजवताना अस म्हणजे मी म्हणजे मी कसं करते तस हा म्हणजे मी काय करते की चिकन मरेनेट केलल असत तर त्यात मज शिजवताना पण थोडस तेल आणि कांदा टाकून त्याच्यासोबत पण थोडस वर खाली करून मग गरम पाणी वतून ठेवतो ना आपण
हा
मी तस करता की डायरेक्टच मग ते मॅरिनेट केलेलं पाण्यात
तस पण केलं तरी पण चालते मॅगनेट केलेल पाण्यात पण नुसत शिजव तरी चालते कारण सुटतेय ना मीठ वगैरे लावलेलं दही लावलेलं त्याला मग ते पाणी सुटलेलंच असते, ना मग त्यात पण शिजू शकते ते, चिकन कस लई वेळ लागत नाही. मटनला जरा वेळ लागत. ते, परत मग ते सगळ हे केल्यानंतर. मसाला चांगला भाजायचा तेलात, एकदम लाल होईपर्यंत तेल सुटेपर्यंत असं भाजायचा.
हां.
आणि परत मग ते सुक्क पातळ आपल्याला कस, करून मग हे करायचं मग भाकरी पाहिजे असेल तर, भाकरी करायची किंवा चपाती पाहिजे असेल तर चपाती म कांदा टेम्यटो, कोण दही लाऊन पण खात नय.
होय होय लागते. हा म तुम्ही ते खडा मसाल्यामध्ये काय काय वापरताय?
जिरं, तीळ आपलं दालचिनी, लवंग
हां.
आणि जाया ह्यं. जायपत्री वगैरे असं म्हणजे, जेवढा खडा मसाला असेल थोडा थोडा वापरायचा आपला. आणि ते हा हा असं भाजून चांगलं मग हे करायचं बारीक करायचं.
हां हां हा.
असं करतोय म.
हा मग आणि म्हणजे, असं एक एक जण हे म्हणजे मी काय करते कि ते शिज जवून घेतल्यानं ते चिकन असतय ना, ते पहिला कस एक एक जण काय करत्यात कि मसाला म्हणजे, फक्त बारीक करून घेतात. आणि म ते चिकन शिजल्या नंतर- ते चिकन बाजूला काढून घ्यायचा, परत ते रसा म्हणजे ते जे पाणी अस च शिजलेलं ते वेगळं ठेवायचं. आणि नंतर मग परत कांदा मोहरी म्हणजे, ते सगळा मसाला परत बारीक केलेला तो सगळा भाजायचा
हा तसच बनवतोय, त्या रश्यातच म्हणजे हे हे करायचं सगळं ते मस साला वगैरे घालून लाल तिखट वगैरे, मग आपला घरचा वा म लाल तखट वापरायच असेल, तर वापरायच नाहीतर मग विकतचा पण मिळतय विकत च्यानकसं कटच नसतय.
येतोय होय.
आणि म आपला घरचा घर घातला कि कस चवीला वगैरे चांगलं लागत.
हा म्हणजे म मी मी असं करते की इकड चिकन शिजत असतय तोपर्यंत, म इकड सगळा मसाला वगैरे चिर रुन घेऊन सगळं ते भाजून वगैरे पेस्ट बनवून घेतली कि मग जेवढा सुक्याला आणि पातळला जेवढा मसाला लागणार, असतोय तेवढा सगळा एकदमच भजते आणि मग इकड र सा तो उखळतच असतोय, म त्यातच ते डायरेक्ट दोन्ही सोडून म्हणजे जेवढा मसाला लागणार अस तोय तो सगळा सोडून देत त्याने म इकडं राहिलेल्या मसाल्यात म ते सुकं टाकून मिक्स करते अस त्याने फास्ट
कोणाला कस नुस्त जास्त मसाल्याचं आवडतय ना. सुक्क हा ग्रेवी जास्त लाग आमच्या मुलग्याला जास्त ग्रेवीचच आवडतय ना.
हां हां.
आमच्या मिस्टरांना काय एवढं नाही आवडत पण मुलग्याला आमच्या ते जास्त मसाला वगैरे असला ल तरच आवडतय.
म रस्सा वगैरे खात नसतील.
खातोय तो त्याला दोन्ही पण आवडतय प्यायला आवडतोय रस्सा.
होय ते म्हणजे सगळं ते जिकणच सगळं ते रश्यामध्येच उतरलेलं अस ते ना स्टॉक.
आणि कोणकोण कस त्याचा हे पण बनवत ना भात पण त्या पाण्याच बनवत.
होय होय आळणी भात असते तो अळणी भातच म्हणतात ना त्याला. ते करताय काय तुम्ही घरी.
कधी कधी करतोय कधी कधी मग नाही करत असत. ते काय आपलं. ते पाणी शिजवलेलं असते त्यात मग ते तांदूळ हे करून त्यात शिजून घ या्यायचं अस करतोय.
फक्त त्यात ते पाण्यातच डायरेक्ट तांदूळ शिजवायचा काय.
मग आपला मसाला ते मसाला वगैरे घालून पाहिजे असेल तर मग मसाला नाहीतर. तर मग नुसत जर आपल्याला भात. आपल्या भातासारखं पाहिजे असेल तर मग नुसतं पाण्यात शिजवायचं असस करायच. बिर्याणी टाईप पाहिजे असेल तर मग सगळा मसाला वगैरे. व अस करून मग हे करायचं.
हा म्हणजे ते पुलाव करतोय आपण तस पण त्यात चिकनच पीस असत त्यात ह्यात ह्यात नसतात ना पीस ह्यात फक्त पाण्यासोबत शिजवायच. हा हा बघ ते मी करून म्हणजे मी कधी घरी बनवलेले नाही आजून. आळनी भात माझ्या भावाला आवडतो खूप पण ते कस होते. म्हणजे घरी आम्ही जास्त शक्यतो कोण खात नाही मी आणि माझी मम्मीच खातो आणि भाऊ कधी कधी तर खातोय.
हा हा हा.
त्यामुळे मग ते किती थोडसं पावसरभर किंवा तेवढंच आनून तेवढंच थोडंसं करायचं खायचं, पाणी तर किती निघणार शी जवलेला रस्ता तो. त्यामुळे मग ते काय करत बसत नाही पण बघूया आता ह्या वळी जर ट्राय करते.
हा छान लागते म्हणते मी काही म्हणजे नॉन व्हेज मी काही खात नाही. त्यामुळं सगळी मध्येत चांगलं लागते.
ते सगळं ते ते आताच उतरते ना ते चिकन शिजलेले त्यामुळे ति चवेत येती. वेगळी मटणापेक्षा म्हणजे चिकनच छान लागते. होय. तुम्ही का खात नाही मग तसं काय.
म्हणजे लहान पणा पासुनच मी कधी नाही आमच्या घरी सगळी खातात आई वडील सगळी खात होते. पाहिला.
हा हा.
आणि इथं पण सगळे खाते.
तेच म्हणजे ते माळ वगैरे असेल तर किंवा देवाच वगैरे करणार असले तर खात नाही.
नाही म्हणजे माझी इच्छाच होत नाही ना ते खायचं.
सगळे खातात म्हणल्यानंतर मग ट्राय करायचं.
नाही ते कधी खाल्लेलं नाही नाही ते मग आता नको वाटते तस खायला. कसं लहानपणी कसं आपल्याला खायला शिकवते त. ना
होय होय.
म लहानपणी म्हणजे कळत नसल त्यावेळी खाल्ला असेल पण आता म जस कळतय तस तर मी काही खात नाही.
हा फक्त चिकन मटनच खात नाही का अंडी पण खात नाही. अरे बापे घरी काय काय, खातात मग सगळे.
घरी सगळं खातेत मासे वगैरे पण हे. पण मला बनवायला येत नाही मासे वगैरे, ते पण खातेत. मग विकत फ्राय केलेले विकतचे असते मग ते मुलग्याला आवडते म्हणून मग घेऊन येते. बाहेरुन.
होय.
हम्म.
म्हणजेस.
आणि माशाचा पण वास पण जास्त येते नाही म्हणताना मग ते आमचे आणून पण देत नाही. आण मला बनवायला पण येत नाही.
हा हा हा आमच्यात पण काय नसते सोडा पण चिकन असते, अंडी अस ते जास्त मटन पण कधीच नसते मटन नाहीच फक्त चिकनच कधी जाते पण माझे म्मीची इच्छा झाली तर मग तेवढ आणतो आम्ही मासे वगैरे पण आणि मामाकडे गेल्यानंतर मग असतं तेवढं थोडं मटन वगैरे, चिकन वगैरे सगळच.
हा हा हा.
ह् तुमच्यात सगळे सासू सासरे पण खातात काय म.
होय खात होते आता म्हणजे ते नाहीत आम्ही दोघंचे सासू ससरे वारलेत आमचे. पहिला सगळेच खात होते. हा.
हा चालेल चालेल ठेउ का अन् म.. अरी लोक काय